हॅलो. हो, हो.
बोलताय ना, अ, मी मेघा लो, लोटके बोलते.
हा, हां बोला.
मला जरा तुमच्या कुटुंबाविषयी माहिती पाहिजे होती वो ताई.
हा, हा सा, विचारा की. हो, हो सांगते, सांगते.
हा, थँक यू, हा अ, तुमच तुमचं कुटुंबात एकूण सदस्य किती येत ओ?
अ आठ.
आठ जण आहे काय? अ कोण कोण आहेत, तुमच्या कुटुंबात?
अ सासू- सासरे आमच्य मुलगा आमची हे नी, दीर, जावा.
हो का ह् ह् म्हणजे भरपूर मोठी फॅमिली आहे तुमची.
हो, हो जॉईंट फॅमिली आमची.
हो का आणि तुमच्या कुटुंबात म मुख्य व्यक्ती कोण आहे?
सासरे आमचे,
आणि, म्हणजे अ, ते काय करतात सासरे?
सासरे वय आमचे, दिवांजी काम करतात.
देवाणजी काम करतात काय, आणि मग तुम्ही मूळचं गाव, तुमच्या कुटुंबाच कुठलं ये हो? कोणताय? सरुड, हा हा हा हा हा. आणि, तुमचं म्हणजे गं बालप, कौटुंबिक वातावरण कसं आहे तुमच्या घरातलं? आसं एकदम चांगलंय काय, असं वेगळं काय हाय काय? तुमच्या कुटुंबात असं,, चांगलंय काय. आणि, तुम्हाला मुले वगैरे किती आहेत?
दोन.
दोन मुले आहेत काय, म दोन्ही मुले आहेत की मुली हायेत?
मुलगा अनि एक मुलगी.
आहे का, आणि तुमचे आई वडील कुठं असतात, मसवाडला असतात का? म अन् तुम्हाला भाऊ बहीण कोण आहे काय?
आहेत की, दोन भाऊ आहेत, आठ बहिणी आहेत.
भरपूर मोठे, फॅ अं कौटुं, कौटुंब आहे की ओ तुमचं. अगदी, भारीय, चांगलं आहे की. आणि, तुमचे भाऊ बहीण म्हणजे काय करत्यात ते, शिकतात काय, नोकरी करतात त्यानी?
नाही नाही, लग्नं झाल्यात, एका भावाच व्हायचं आहे तो जॉब ला अस
हम्म हम् हम्, अजून जॉब म्हणजे नोकरी करत्यात, थोडक्यात. आणि, तुम्ही काय, तुम्ही काय करताय ताई?
आम्ही हाऊस वाईफ आहे.
हाउसवाइफ आहे काय, म्हणजे तुम्ही, दुसरं कुठलं काम करत नाही काय?
नाही नाही, घरकाम आणि हे कार्याचं.
हो का?,, हा हा हा हा, आणि तुम, तुमचे मिस्टर काय करतात?
आमचे मिस्टर वय, दिवांनचे काम.
दिवाणजी काम करतात काय, हम् हम्,, तुमचा व्यवसाय नाहीच आहे काय घरी? म्हणजे सगळे, सगळे नोकरीच करत्यात. ह, सगळी जण नोकरी करत्यात, आणि मग सगळ्यात मोठे कोण आहे तुमच्यात, कुटुंबात?
सासरे आमचे
आणि सगळ्यात लहान कोणये तुमच्या कुटुंबामध्ये?
आमचे दीर. मुलगा आणि माझा आहे, हा हम
हा हा हा मऽ दिर भाऊ, तुमच्या जाऊबाई तुमच्या सोबतच राहता? ना सगळेजण स सगळेजण सोबत राहतात, ओ ओके ओके. आण मं तू तुमचं असं, कुटुंबात असं म्हणजे असे सण, उत्सव किंवा एखादा खास दिवस, तुम्ही असं काय, कसं साजरं करताय ओ?
हा एकदम अं म्हणजे वेगवेगळ्या असं, आमच्या घरातील सगळे, आमच्या नंदा वगैरे सगळे जण येत आहेत ना.
मग असं आम्ही सेलिब्रेशन करतोय.
हम्म हम्म म्हणजे एखादं उदाहरण देऊ शकाल काय? म्हणजे तुम्ही आता एखादं बाबा लग्न स समारंभ तुमच्यातच जर असला, तर तुम्ही साधारण कसं त्याचं नियोजन करताय?
अहं जर समजा आमच्यात एखादा कार्यक्रम वगैरे असला तर, आमच्या नंदा वगैरे आले कि आम्ही असं वेगवेगळे गेम्स वगैर ठेवतोय. परत एकत्र सगळे मिळून जेवण वगैरे करायचं टेरेसवर, चुलीवर.
असंहि नॉन व्हेज वगैरे आणि धमाल मस्ती वगैरे करतोय.
धमाल, मस्ती वगैरे सगळंच म्हणजे एकूणच सगळं हम हं हं हं हं हं
हम्म.
आणि म्हणजे तुमचं आता जेवळी असं म्हणजे समारंभ असतात किंवा काहीतरी
हां
कार्यक्रम असेल तुमच्या घरात, त्या म्हणजे असं तुम्ही सगळेजण, ज्यावेळी कुटुंबातलं सगळेजण एकत्र येताय त्यावेळी असं म्हणजे काय गप्पा तेन वगैरे काय मारताय तुम्ही असं म्हणजे? काय हे करताय, सगळ्या तुमच्या कुटुंबाबरोबर ते?
त्या वगैरे सगळी सांगत असतात, लहानपणी असं झालं, लहानपणी आमच्या लहानपणी असं होतं. परत आम्ही इकडे गेलो होतो सगळी मिळून, असं सांगत असतायत, हं ट्रिपला इकडे गेलो.
वगैरे कुटं हा तुम्ही जा म्हणजे सगळेजण मिळून असं. कुठेही जाऊ श म्हणजे जाताय काय असं फिरायला वै
हो हो ट्रीपला वगैरे जातोय की. हो हो सगळे मिळून जातोय ट्रीपला वगैरे. हा आवडते वर्षात तून दोनदा असतेच दिवाळीला, एकदा मे महिन्यात.
आणि असं सण तेन कसा साजरा करताय मग? जर सगळेजण एकत्र आला तर. सणाविषयी थोडक्यात मला जरा काहीतरी माहिती मिळाल
आमच्या इथं बघा, सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळीचये. मग दिवाळीला कस लक्ष्मी पूजन वगैरे, म एकमेकांच्यात हळदी कुंकू वाला वगैरे जायचं, खरेदी करायची.
हा हा हा हा हा.
हम्म सगळ्यात मोठा हाच सण साजरा करतोय आम्ही.
हां हां हां आणि म असं तुमचं म्हणजे आता तुमचं म्हणजे घरात जे वातावरण आहे जे असं कौ कौटुंबिक वातावरण बद्दल तुम्ही काय तर मला सांगू शकशीला काय? म्हणजे आसं कसं हाय तुमचं घरातलं वातावरण वगैरे कसं हाय? असं.
हा हा अ हेबगा आमच्या घरात कसं हाय माहिती हाय काय अ एकदम सगळी शांत स्वभावाची छान माणसं आहेत.
ओके ओके ओके आणि म्हणजे तुमचे आता जे मुलं आहेत ना ती म्हणजे साधारण शाळेला जात असतील ना?
हो हो जातायेत जातायेत, एक पाचवीला आहे, आणि एक आठ विला हाय.
हा हा हा आणि म तुमचं घरात अस ज्या वेळी तुम्ही राह ताय सगळी जण हे करताय तुमच्या घरातला आता जर अ म्हणजे एखादं काय तर आर्थिक असेल बाबा, तुमचं कौटुंबिक असं काहीतरी नियोजन असेल, म त्याची जबाबदारी कोन क असे निर्णय वगैरे काय असेल तर ते म्हणजे तू कोण घेतय तुमच्या घरात? तसं.
सगळी मिळूनच घेतोय आम्ही.
सगळे मिळून म्हणजे चर्चा करून, नियोजन करून, म्हणजे घेताय. हा हा म्हन जे एका एकावर कुणावर जबाबदारी नाही हाय थोडक्यात तुमच्यात, असं हाय. आणि आस म घरात आता तुमचं म्हणजे असं कस घरातलं ज्यावेेळी सुरुवात हो त्या सकाळची ती असं म्हणजे कशी करताय तुम्ही असं साधारण
पाच वाजता उठून, पाच वाजता उठून अ आपलं बाकीचे काही काम असतील ती आ, देवपूजा वगैरे करून, मग स्वय पाक, मुलांचे डबे, त्यांना शाळेत पठवायचं, मग बाकीची राहिलेली कामे करायची.
हम्म हम् हम्म हम्म हम् आणि म्हणजे असं आता म मुल मुलांसाठी ते न तुम्ही असं म्हणजे काय त्यांच्या संगोपन करताना, किंवा त्यांच काहीतर शिक्षणासाठी तुम्ही अस काय कष्ट वगैरे काय घेताय, म्हणजे थोडक्यात मला सांगशीला काय? म्हणजे काय करताय तुम्ही त्यांच्यासाठी असं तरी?
काय त्यांचंच की त्यांना लागतील त्या त्यांच्या गरजा ज्या काही असतील त्या पूर्ण करायच्या स्कूल साठी काय हाव असेल ते आणून द्यायचं त्यांना खायला पियला घालायचं
ओके ओके ओके आणि म्हणजे त्यांना म्हणजे त्यांचा अभ्यास वगैरे तुम्हीच घेत असशीला? सगळ, पूर्ण हम्म हम् हम्म हम् हम्. आणि म तुमच्या घरात आजी आजोबा आहेत काय? किंवा इतर कोण नातेवाईक वगैरे कोण आहे काय? तुमच्या
नाही -नाही, आमच्या सासूबाई वगैरे आहेत, धाकट्या सासूबाई वगैरे मोठ त्याचा सासुबाई ते आहेत आता, म्हणजे आम्ही आधी एकत्रच होतो. आता सेपरेट आहे.
हा हा हा ह ह, म्हणजे पूर्वी तुमची एकदम एकत्र कुठ
ए हा जॉईन एकत्र होतो आम्ही, आता फक्त आता सेपरेट झालो.
सेपरेट झालंय आणि मग तुम्ही असं म्हणजे आता, आपल्या कुटुंबात भरपूर अशा हा तुमचं आता कुटुंब आहे ना हा हा आणि असं तर तुम्ही कुटुंब आपल्याला कितीतरी आवश्य आशा गरजा असत्यात, मग त्या भागवण्यासाठी तुम्ही म्हणजे तुमच्या, अ मिस्टरांना किंवा तुम्ही स्वतः असं एकमेकांना कशी साथ देतय दोघं एकमेकांना, कुठलीही गरज असू दे आपल्या कुठ कुटुंबात, एखाद्या गोष्टीसाठी किंवा कुठल्या तर कामासाठी, तुम्ही एकमेकाला कशी साथ देताय असं सांगू शकशील
असल ते
म्हणजे क -काय तुम्ही म्हणजे त्यांना मदत करताय काय? किंवा कायतरी तुमच्याकडनं होऊ शकते काय? असं
हा, म्हणजे लागल तस त्यांना जमेल तेवढी मदत करतोय सोडा.
हा हा हा, आणि आणि तुमचं, नाही काय? हम्म हम्म हम् हम्म हम् म्हणजे असं तुमच्या आई- वडिलांनी पण तुम्हाला असं म्हणजे- काहीतरी, शिकवून शिकवलं अस
हा हा, म्हणजे तसं शिवण काम वगैरे करते सोडा-
हा हा हा हा, आई -वडिलांनी आता तुम्हाला जे शिकवण दिल्या म्हणजे काहीतरी आपल्याला संस्कार शेवटी केलेले असते. त्याच तुम्हाला कौ कुटुंबिकासाठी उपयोग झालाय काय आतापर्यंत, असं तुम्ही त्याचा युज म्हणजे वापर करताय काय? ते तुम्हाला म्हणजे कुटुंबासाठी उपयोगी आहे काय? हम्म हम् हम् हम्. हा आणि तुमचं कुटुंब म्हणजे असं एकत्र असल्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या घरात असं. वातावरणात त्या राहायला, राहायला कस वाटते तुम्हाला? आनंदी व आनंदी वाटते ना? एकदा ब! छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून मला, आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद, असंच कधी मला वाट वाटल तर मला कोणत्याही अडचणीविषयी जरी वाटलं तरी तुम्ही माझ्याशी बोलू शकता. हम, ठेवू काय ताई? धन्यवाद हा.
हा धन्यवाद हा.
हा
दहा पंचावन्न.